काय झालं?
काय करताय?
आम्ही ना स्वयंपाक करत होतो.
झाल खूप पाणी झालं इतकं पाणी झालं कां बस. हा इथेचये हा.
हो लई पाऊस झाला आमच्याकड बी
आमच्याकड बी लई झाला बाई असं शेतामध्ये पाणी गेलं.
हाआ.
अ गुडगा एवढं पाणी झालं आम्हाला हो.
पण एवढं बी कुडं झालं का व्हय झालं का लय पाऊस झाला वरती लई पाऊस झाला. आम्हाला लय पाणी आलं बाई लयं पाणी आलं.
चांगलंय ना ओ.
खूप पाणी उतरलं विहिरीनां, हंम मग काय करता बाई आता.
काही नाही. म्हटलं लईदिवस झाले तुम्ही फोन नाही केला म्हणून तुम्हाला फोन करून पाहा म्हटलं आठवण आठवण काही येत नाही तुम्हाला आमची.
आमच्याकडे ना पऊस होता ना म्हणून मी फोनच नई केला आणि रेंज चा प्रॉब्लेम येऊ राहिला ना सारख. का घडी घडी त्याच्यामुळे पण खूप येऊ राहिलंय. काही नाही आता पोहे बनवले नाष्ट्याला. मग तुम्हाला पाठवू का डब्यामध्ये थोडेसे.
पोहे पोहे नको बाई मला.
काय बर हो. ॲसीडीटी होते का.
मी नई खात. मला नाही आवडत.
नाही का‌ हा, ते ऑसॉडिटी वर औषध आहे का ओ तुमच्याकडे.
आहे ना.
काय खाता ते. काय नाही ते आम्ही नाही आणलेलंय. काय?
काय म्हणतात त्याला ते बेलाच औषध. बेलफळ हा त्याचा औषध. हा तो आणल होत. पतंजलीच्या दुकानात
हा का. हा हा हा केवढ्याच भेटत.
काय दीडशे दोनशे रुपयाला भेटत असंल.
ह का मग ते कसं खायचं पाण्यामध्ये का. नाय नुसत हा का साखर असती का त्याच्यात.
नाही माहिती बाई आम्ही नाही खात. मी कधी
नाही हो ते साखरेची बीमारी ना. मग साखर नाही खात ना मी.
हा का
हा
बर
काही नाही तेच बोललं विच विचारा काय म्हणता काय नाही. काही नाही म्हटल यांना विचाराव त्याच औषध भेट ट का म्हणून फोन केला तुम्हाला.
नाही बाई माल नाही माहिती बरका त्या औषधाच. पण मी तुम्हाला थोडफार सांगितल ना. ते आहे म्हणून.
ते होमिओपॅथिक बाबा भेटतो ना. तो तिथ असतो ना म्हणे. आयुर्वेदिक औषध भेटत ना. भेटत ना. भेटत का? तुमच्या तिकडं आहे का?
आमचं तिकड आमच्या तिकड नाही बाई. आम्ही एकदम लांब राहतो ना तिथ काही भेटत नाही.
हो का हम्म मग काय करावा?
काय नाही, आता काय सांगू बाई एवढं डोक्याला ताण होऊन गेलेला आहे पावसाचा, शेतात पण जात
नाही काहीच नाही. काय नाही. काय करू काहीच कळेना आता. का बरं? लोक त म्हणे धोंड्याच्या महिन्यात पाऊस नाही पडत. पाऊस नाही पडत. आणि एक एका दिवसातच पाणी आल की इतक पुर आला इतका पुर आला गंगेला का विचारायला नको. हा मग आर्धी गंगा पाण्यात आहे. हा ना बाई.
हा
हम्म खूप पाणी बाई. खूपच पाऊस आहे बाबा. हम्म ते औषध सांगा ना आम्हाला. बरं मी तुम्हाला आहे ना सांगु म्हणजे मला पण नाही माहिती ते खरं काय आहे. हम्म तर मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट हे करून देईन आनुन देईन. हम्म भेटलं तर त्यांना विचारून त मग तुम्ही पैसे देऊन टाका. किती पैसे. काय होतील ते देऊन टाका. नाई बई त्याला पहिले विचारून घ्या बाई. हा का बर. तेवढं सांगा मला. मला ना लय ॲसॉडिटी होती. त्रास होतो. होतो हो खूप. काय खाल्लं का अशी आग पडती पोटामध्ये. जळजळ होत.
हो चालेल, सांगल मी तुम्हाला.
हम्म काय म्हणता अजून, शीळ नाही खायच ना हो म. अहो नाही शीळ नाही खात. पण ते रात्रीच्या भाकरी बिकरी उरलेल्या राहता, एक, दोन पप्पा नाही खात तिचे पोरीचे मग काय करावं, काय फेकून द्यावा का? मग ते खाऊन घेते बाई तो काला करून कांदा बिंदा चिरते, परतते, त्याला खाऊन घेतो मग नाश्त्याला, त्यांना तर ताजाच डबा लागतो
हा, ना
शेतावर गेले आता, हा ते पाणी काढायचंय मोटर लावून हंम आणि मग दिलं मंग उसळ दाख तरी दिली बाई, मग काय करावं ना, सकाळी सकाळी
हा, ना
हम्म, आणि मग ते पाहूणे आले होते, त्यांना पोहे केले, हा, ना, हा मग त्याच्यातले दोन चार खल्ल्या, लय त्रास व्हायला लागला हो घशामध्ये, अशी जळजळ व्हायला लागली म्हणून म्हणलं यांना फोन करावा काही औषध बिवषध आसल तर यांच्याकडून घ्यावा
हा, मी बी उसका पता सेकशन लेंगे उनका पिचावाला टेप, हं, तेच म्हटलं विचाराव तरी हम् ह
हा
हा, बरं तेवढं सांगा मला.
हा, काय म्हणतात?
काय हातात? असं का? हा पैसे घ्यायला तर त्या दिवशी गेलते, येऊन घे त्या दिवशी तर येऊन गेला, उसने पैसे तर घिऊन गेला हा, त्या दिवशी मागा हजार रुपये पैसे घेऊन गेला, तुम्ही, तुम्ही हा, म, तुमचा पोरगा आला होता कामाचं
नाही नाही ते तिच्या पप्पाकडून पैसे घेऊन गेला हजार रुपये म्हणे माझ्या आईला पाहि लि द्या म्हणे घेऊन गेला ना बाई तो पैसे म्ह तुम्ही म्हणे नाही देत म्हणे पैसे उसने नाही देतमने काय कामाल बाई तुमची
अहो बाई मला नाही सांगितलं त्यांनी पैसे बिशसे घेऊन गेला, मग ते माझ्या नावावर घेऊन गेला असल
म तुमच्या नावावरच घेऊन गेला ना, म्हणे काय शाळेमध्ये काय, भरायचंय म्हणे त्याला फी, बी, म्हणे, म त्याच्यासाठी घेऊन गेला तो
पण मी नाही सांगितलं, त्याला पैसे घ्यायला तुमच्याकडून पण तो पैसे घेऊन गेला तेवढे देऊन द्यावे, मला लागणार आहे एक दोन दिवसनी परत करावी बरं विचारते मी त्याला, आधी नाही का, तुम्ही देऊ नाही शकत पैसे
हा
त्याला विचारून घेल आणि मगच तुम्हाला काय, काय नाही सांगाल
हा, का, बरं, बरं तेवढं पैसे पाठवून द्या बाई, आम्हाला नका आम्ही दरा ते प पाणी काढलं ना शेतीचं, त्या बाबाला पैसे द्यावा लागल ना आम्हाला
हा, बरबर आहे
हा म ते ना पूकट
फूकट नाही नाव काठत ते हाव ना बरोबर तयाच पोट नाही भरत मोठा हो मग त्याला पैसे लागत त्यांना असं हो ना
ते म्यन्सिपाल्टीचे तर काही लोक हे करती नाही येते ना इथे लोकं
हा
मग ते आपल्यालाच पैसे खर्च करून पाणी काढून द्यावं लागत बाई हो बरोबर हम्म काय म्हणत अजून
काय रे अव ती समोरची बाई तिकडे गेलीमने रायले कोणती
समोर राहती ना ती तिकडे गेली राहिला म्हणे पंधरा दिवस झाले म्हणे तिचं घर तिचं घर खाली तुम्हाला घ्यायचं का भाड्याने
नको बाई नाही बाई आम्हाला नको बाई ते घाणेरड घर त्यांच घानेरड नाही घर नाही बाई शी नको
अ तुम्हाला म्हणे ना तुम्हाला घर बदलायचं घर बदलायचं चाललं होतं तुमचं पाणी येतं तर
घरबीर नको मला अव घ्या ना चांगल आहे ना नाही नाही काही नाही तीन हजार रुपयेभाडमणते नाही बाई खुप तकट बी नो क मला
का ओ त्या दिवशी तर मला लय मणत होत्या मला घरी घ्यायचं आणि भाड्याने असल
हा पण मग तुम्ही दुसरं सांगा मला त्यांचं नका सांगू बाई मला अजिबात नाही पाहिजे त्यांचं घर जागा चांगली दोन रुम आहे सनङास आहे बाथरूम आहे नाही नाही मला नको
ते टाकी य त्या बाईची टाकी वापरायला भेटेल तुम्हाला
च्या घरात भूत निघता हा कोन सागितलं तुम्हाला तिच्या पोरीनी सांगितलं स्वतः ह बई आम्ही तिच्याकडच्या गाल्लीला जातो बा कधीकधी तिथभुत त निता म्हणे
हां का भैया
घरात त्या पोरीच करते एक अ काय म्हणता
हा मग तिथंतत दोन तीन वेळेस लोक येऊन गेले विचारायला
का म्हणे घ्यायचं का तुम्हाला कोणी नाही राहणार तिथे जास्त दिवसहो
नाही का
तथ ब बा दिसते बाबा दिसतो बाबा आहे बाबा
भया ल भ्या वाटते बाई मला तर मग
मला बी लय भय्या वाटते बाई हा बाई नको बाई बरं झालं मावस मला सांगितलं मग मी आम्ही तीकडच्या गल्ली लाजाणार नाही ह ना कदो
हा ना बरं झालं सांगितलं काय म्हणता अजून
काही नाही बाई आताच उठलेली आहे मी
हां
ह आता बघू थोडस काम बिम करू
हा
पाऊस चालू आहे बाहेर जायचं होत बसली वापस घरात
काबर कुठं जायचं होतं
बघ म्हणलं थोड्याश बाहेरचे काम होते हो थोडं ते काय म्हण आता पाट्या आणायच्या होत्या
हम
आणि काय ते कुराड बिराड ते आणायच होत सारं
कशालाव कुराड हा ह ह का हा हा हा कार तुमचं काय चोरी ला गेल का.
नाही हो आमच असं तो बाबा घेऊन गेलेला आहे म्हणजे आमच्याकडं नव्हतं आम्ही त्या बाबाच आणल पण त्याला बी काम आहे त्याला लागू राहिल. म्हणलं मग आता आपलं स्वतःचच घेऊन टाकावं एवढं आपण शेती करतो तर लोक जीवावर थोडे ना करत
बर बर हा एवढी घेतली का तुम्ही परत वाढवली वाटते.
हा घ्यायची अजून घ्यायची ये
हं
पण काय थोडं थांबून घ्याव म्हंटलं.
ह का आव ते मग कर्ज टाकून द्यायचं ना या त्याच्यामध्ये बँकेमध्ये टाकून द्यायच ना लोन करून घ्यायच ना बँकेमध्ये लोन टाकून द्या ना मग पैसे भेटुन जातील तुम्हाला
नाही ओ काही नाही भेटत
का बर?
काही नाही भेटत ते
अव ती हप्त्यावाली बाई येत नाही का ती
नको बाई मला नाही पाहिजे ते हफ्त्यानी
अव दर महिन्याला अ द दर आठ दिवसाला तुम्हाला सातशे एक आठशे रुपये भरायचे असतात फक्त
पाहिजे नाही बाई मला ते जाऊ दे मरू दे तिथेच
ते नाही का ती बाई येती ते म्हणे सोनं ठेवा आणि तुम्हाला गोल्ड गोल्ड ठेवलं का तुम्हाला पैसे देतील म्हणे काय म्हणत ना ते स्कीम
नको बाई तेे आपल्याला करायचंच नाही असे काम.
तुमचं सोनं गहाण ठेवलं का तुम्हाला लई पैसे भेटतील असं
सोनं गहाण ठेवलं का लहान च होवुन जात ओ मावशी
नाही का चला ठेवते मी बरं बरं चालेल चालेल या मग.
हो हो